हॅलो? बोला, येते येते.
हम्म! काय करताय?
काय नाही बघ हाय बसले, बाळ आमच थोड् रडाय कराय चालू केलय.
होय.
झोपेतच चालय तेच रडन करणं.
हम्! मग बाळ डिस्टर्ब करत नाही, हे काम चालू असतात
नाही झोपते ते, समाधानी आहे, असं रडत करत जास्त नाही, ते खूप छान असं झोपते.
रात्री पण दिवसा पण, असं समाधानी मुलं आहे मला.
हा.
त्रास नाही काय नाही, खूप छान झोपतेही समाधानी असतय.
चांगली गोष्ट आहे.
होय, त्याच्यामुळेच काम होतय, नाहीतर झालं नसतं काम.
होय.
तो समाधान आहे म्हणूनच काम करते.
हम्म!
त्याचा पण खूप फुल सपोर्ट आहे मला.
होय.
काम करू देतय, रडत नाही, करत नाही, जरी रडू आल तर जास्त रडत नाही.
हा हा, त्यांचे पप्पा पण तसच आहेत काय?
होय होय, तसच आहेत, त्यामुळेच ते, पप्पांवर गेलाय म्हणायचं.
हा. मग
मी धपाटे म्हणतय ना, ते धपाटे कधी केलाय?
धपाट केले की
म्हणजे कसं, माझी महिन्याची सास आहे ना, ती खूप छान करते, म्हणजे तने त्यांचं करणं एक वेगळं मध्ये सगळे मसाले घालून ना तेनी
नागपंचमी असते बघा
हा.
अ त्यावेेळेला ते भावाचा उपास असते का नाही
हा हा.
तेव्हा आम्ही करतोय, धपाटे.
पण तिने कस धपाटे वेगळेच करतात, असं सगळे मसाले त्या पिठात घालून नसते डीचकी असते ना आपली, त्याच्यावर थापडून करतात. त्यांने
हा.
तुम्ही कसं करताय?
आम्ही अ ते पीठ तेने मिक्स करून, म्हणजे प्रत्येक पीठ ज्वारीत
नाही मला थ त्याची थोडी रेसिपी सांगाल का? म्हणजे मी करणार आहे म्हणून
हा हा, चालतय की, सांगतो की. अं... थोडं थोडसं पीठ घ्यायचं... ज्वारीच घ्यायचं मग बेसनचं घ्यायचं
हूं.
आणि गव्हाचं न कळत घ्यायचं... म्हणजे ते चिकट होते ना?
हूं हूं.
हा त्यामुळं... आणि मग ते मिक्स करायचं तीन पिटं.
हा.
तीन पिठं मिक्स करायचं... आणि आपलं वल्लं मिरच्या हिरव्या मिरच्या
हूं.
हिरव्या मिरच्या... परत कोथिंबीर
हूं.
आणि परत ना जिरं
हूं.
हे... घेऊन... सगळं मिळून... आपण मिक्सरमध्ये किंवा फेटून घ्यायचं... दगडावरती खळबत्यात आणि त्या पिठात घालायचं
हा.
आणि ते सगळं एक जीव करायचं आणि पीठ थोडसं मळून घ्यायचं... घट्ट मध्ये
मग त्यामध्ये मीठ
मीठ, हळद टाकायचं की थोडसं
हा हा... मग त्यामध्ये आपण गरम मसाला वगैरे नाही टाकत काय?
गरम मसाला आपल्यांना हवा असलं तर टाकायचं की... म्हणजे कसं ते आम्ही... आपलंच हेच्यानं म्हणजे आपल्या ह्याच्याचच चव येऊ दे म्हणून... आपण गरम मसाला टाकत नाई.
हा होय काय... हा हा.
हा... मग तुम्हाला लागल, तर तुम्ही टाकू शकताय.
हा हा... त्यामध्ये आलं लसूनची पेस्ट
आलं लसूणची पेस्ट... तुम्ही घालणार असाल... म्हणजे आपल्या आवडीनुसार ते
असं ए काय... हा हा
आवड्या आणि परत दही जरासं.
हा हा.
हा ते सगळं मिक्स करून... घट्ट मध्ये मळून घ्यायचं
हा हा.
आणि मग... आपल्यांना हातावर थापायचं असलं तर छोटं छोट थापायचं... नाहीतर अं... पळपूटवर आपण... मॅन कागद पॅस्टिकचं
हूं हूं.
लावून... त्याच्यावर तेल जरासं सोडून... थापून घ्यायचं
हा हा.
आसं पण आपल्यांना करता येतय... हूं... आणि त्याच्या सो सोबत हा... हरभऱ्याची भाजी खायला लय मस्त
व्हय काय?
हा... हरभऱ्याची.
ह हम्म म्हणजे मी माझ्या बहिणीच्या सासू बईंनी एकदा मला कर म्हणजे केलतीत माझ्यासाठी तेनी. खूप छान झालत ते त्याला एक अशी वेगळीच चव होती मला त लईच आवडलेलं. दही आणि लोणच्या सोबत खाल्ले होते मी त्या दही लोणचं - -
हा खरडा पण असते हम्म.
हो म्हणजे त एक फार अशी वेगळीच चव आलती मला ते अजून पण आठवते. आणि मी कधी पण सांगितलं नाव की माझ्यासाठी त करून घेऊन येतात ते. खूप छान वाटते ते एक चवच वेगळी येत्या. त्यामुळ म्हणलं एकदा बघुया म्हणजे बघायला बर पडतेय.
होय आणि पावसाळ्यात तर खूपच छान.
होय होय.
हा.
गरम गरम च छान वाटतात ना ते.
होय.
हम्म. मला पण ते फार आवडतय.
हा मला पण आवडते आमच्या पण घरात सगळी खात्यात.
हां हां पण ते लाटून पण करतात ना तस.
हा लाटून पण करत्यात की.
लाटून त्याला तळत्यात ना?
हा तळत्यात की आपण पुऱ्या कस बनवतोय का आणि पुऱ्याच साईज
हा हा.
हा तस बनवल्यावर तळता येतेय.
हां हां.
हा. तस बनवल्यावर तळता येतेय आणि परत आपण पळपुट वर बनवलो कणी थापून चप चपातीच्या साइजचं
हा.
म ते भाजायचं चपाती सारखं.
हा हा.
ह आणि तळल्यालच छान लागतय.
पण ते नी हा पण त्यानी मला ते थापून करून दीलतीत ना खूप छान झालत मला ते अजून पण चव आटवते माझ तर फेवरेट आहे ते.
हा छान लागतेय पावसाळ्यात तर ते खूप छान
गरम गरम खायला म्हटले की खूप छान वाटतय.
होय.
असंचाय स दोन तीन रेसिपी आहेत जे मला खूप आवडतात जस की एक
काय?
जसे हे थपाटे धपाटे म्हणतात ना ते हम्. आणि आमच्या साइडला ना एक म्हणजे वहिणी आहेता तिने वरन भात वरण तर इतकं छान करतात त्यांनी.
हा वरण भात.
च वरण मला एक लई आवडतय सारख ते मला वरण भात त्यानी करून देतात. बेसनची पुरी आणि भजी पण खूप छान करतात
हां बेसनची पुरी
होय झुणका झुणका म्हणतो ना आपण त्याला झुणक्याची पोरी
हा हा पोळी हम्म हम्म
ते एक छान करतात ती म्हणजे नॉर्मली असं आम्ही करतो तशी होतच नाही ती
होय ते एकेकांना म्हणजे त्यांच टेक्निकच असते करण्याचं
ह आणि ती भजी पण त्यांनी खूप छान करतात त्यांनी ती वेगळीच होती म्हणजे त्यांनी कांदा घतात त्यात कोथिंबीर मिरच्या पण बारीक का आपण घटलेल्या असतात आणि तिने काय करत सगळं घालून ठेवून ना एक पाच दहा मिनिटात त्यां विजत ठेवतात ते म्हणजे पीठ त्यामध्ये ती वेगळी चव एक भाधच येते त्यांच्या हात मला ते खूप आवडते
होय
जे ते भजी ना ते वेगळीच चव आलेली असते जस की आपण नॉर्मली करतो दुकानात मी तर तसं नसतेच ते
हम मग त्यांना रेसिपी विचारायचं नाही काय
हो त्यांना मी जे वि विचारलेले मी म्हणजेकडे जे बेसन असते ना बेसन मध्ये कस तिने कांदा लांब लांब कांदा काप कापून त्यामध्ये कोथिंबीर आणि मिरच्या बारीक बारीक कापून
हा
ते घात घालतात त्यामध्ये मग त्याने ओवा मीठ आणि थोडी हळद घतात हळद पण जास्तालायची नसते
हा हा
सोडा घालतात ते घालून तिने काय करतात एक दहा मिनिट असं त्यां म्हणतात की आपण दहा मिनट विजत ठेवते ना त्याच्यासाठी तेच महत्वाचे त्या व चांगलं होत असं म्हणतात त्यां मग जर आपण थोडा घाला आणि नाही घाटला तरी काय फरक पडत नाही म्हणतात तिने
हा होय
विजत ठेवल्यामुळे खूप छान होत्या असं मंदिर ति मीदा ट्राय केले मी ते एवढं सगळं काय खात नेहमी साधा आधी करून बघितलं की विजडल्यावर कसं होते पण खूप छान अस
होय त्याला थोडा वेळ ठेवून करायचं म्हणजे खूप छान होते
खूप छान झाातं होय
पण तसंच करतोय बनवायचं असल तर
हो ते पीठ विजत ठेवायचं म्हणतात तिने ते विजल्यामुळे कसं खूप छान होतात असं
छान होते
त त्याला जाई असं निर्माण होते म्हणतातने छान वाटते ते पण
हम
मी पण ट्राय केले
हां
म छान वाटलं मला ते पण
हो हा
त्यानंतर मी सारखंच करायला सुरु केली, आणि ती बऽ त्यांची झुणक्याची पुळी म्हणतो ना आपण ते, ते काय मला आजून, अजूनपर्यंत जमली नाही.
का, ते तर सोप्पं आहे.
नाही त्यांच्यासारखी मला अजून पण जमली नाही, त्या वेगळेचऽ खूप छान खेळतात, आम्ही कसं साधूसुध, ते होतच नाही तस त त्यांच्यासारखं सांगितलं केल्याप्रमाणे
हूं हूं
म्हणजे खूप छान करतात तेनी
हा हा
हो काय आणखीन
आणखीन काही नी आता मम्मी येईल चहा बनवायला पाहिजे.
हो हो, आता थोडा आपण ब्रेक घेऊया.
हा, थोडं ब्रेक घेऊया, म्हणजे मला जरास ते गारमेंटमध्ये पण जायचंय ना, ते, मी सो काम सोडल्याचं पेमेंट आणायला.
हो हो हो, तुम्ही आता ब्रेक घेवुया, सध्या आता पाच वाजलेत.
होय, पाच वाजलेत, ब्रेक घेऊया.
हां, हा,
हा, हा, होय होय, असं अडका लागलय, असच चालू असू दे फक्त फक्त आता पंधरा मिनिटच हाय बाकी तुमचा आवाज अडका लागलाय का? हम्म
अडकतोय, काय कारण कसं, रेंज
होय होय, होत आलेय, मिनट होत आले. हा हा
गिरी आता, साडेसातपर्यंत, ह